हॅलो!
हा नमस्कार ताई!
हा नमस्कार बोला!
काय चाललं तुमचं?
काय चालीत आता संध्याकाळची जेवणाची कामं.
हो ना आमची पण तेस चाललीत.
हा हा हा हा हा! मी तुम्हालाच कॉल तुम्हाला कॉल करत होते आता, का तुम्ही नाही? ये तुमचं नाव काय?
योगिता थेटे मी तुम्हाला आत्ता कॉल केला तर बघा ना.
हा हा मी तुम्हाला लावत होते तर तुम्हीच रिटर्न केलं का मला असं झालं का.
मी तुमची किती वेळ वेट केली मग तुम्ही म्हटलं हे ना मी हे पण केलं तुम्ही उचललाच नाही.
असं का नाही मी ना तुमचा नंबर माझ्याकडनं चुकला होता पहिल्यांदा टाकण्यात. हल्ली मला ते नंबर लिहून घ्यावा लागतो ना नंतर कार्याच्या इथं टाकायला लागतो ना.
मी तर मी तेच केलेल आहे एक वैन पेन सोबत ठेवलेलं आहे त्याच्या ते लिहित पहले लिहून मग टाईप करते
हा का हा मग माझं तेच चालू होतं वही घेतली डायरी घेतली मग तुमचा नंबर लिते पहिल्यांदा चुक चुकला नंतर परत करत होते तोपर्यंत तुमचाच आला
हो हं क-कुठली रेसिपी बनवायला आवडते तुम्हाला ज- जास्त?
मला पूर्ण जेवणात रस आहे मला स्वतः ला खाण्यापेक्षा खाऊ घालायला जास्ती आवडते
माझं पण तसचे मी पण तस मला पण वेगवेगळे नवीन- नवीन पदार्थ वगैरे बनून बघायचे चे आणि सगळ्यांना हे करायचे
हो मला पण तेच आहे नवीन पदार्थ कुठलाही आला तर म्हणजे
हम्म हा तुम्ही व्हेजिटेरियन का नॉन व्हेज?
व्हेजिटेरियन -व्हेजिटेरयन
हो ना आमच्याकडे हम्म- हम्म नॉनव्हेज पण खाता आम्ही नॉनव्हेज जेच पण रेसिपीज बनवते आणि व्हेजच्या पण बनवते
हा का हा
व्हेज मध्ये -हा मला -मला व्हेज मध्ये असं म्हणजे मग ते खीर मध्ये असा तांदळाची ती इंद्रायण तांदळाची ती खीरची रेसिपी जास्त त आवडते स्वतःला आवडते आणि दुसऱ्यांना पण खाऊ घालायला आवडते
हा ना
हा ओल्या नारळाची ती आमच्याकडे आषाढ महिन्यामध्ये तीच जास्त बनवली जाते आणि देवाला वगैरे नैवेद्य वगैरे पण दाखवत ना मग हा मग ते पण. आणि -सगळे स्वयंपाक म्हणजे मग स्वयंपाकामध्ये तर मग पुरण वगैरे तो पण स्वयंपाक येतो मला बनवता.
हा -हा -हा- हा -हा महारास्टिन म्हणल्यानंतर व्हेज मध्ये तर पहिली पुरणपोळी हे सगळं
हो
बेस्ट म्हटलं जातं.
आणि ते कसं ओ असत महाराष्ट्रामध्ये असं बायांना असं खेडेगाव म्हणजे पहिले म्हणतात ना प- आस पूर्वी जे बाईला पुरणपोळी आली का ती स्वयंपाकात सुगरण असं म्हणायचे
हुं हुं जिला पुरणपोळी जमले
स्स हा सगळा स्वयंपाकच झाला असच म्हणायचे.
हो तसच म्हणत होते.
तुमच्याकडे चालतं का पुरण पोळीव
हो- हो खूप -खूप -खूप आमचा म्हणजे तो आवडीचा विषय व्हेज लोकांचा पुरणपोळी म्हणजे. प्रत्येक सणाला ती झालीच पाहिजे कटाची आमटी आणि पुरणपोळी.
आमच्याकडे पण असते सणाला प्रत्येक सणा -आणि व्हेज -नॉन व्हेज मध्ये कसं म रविवार अस मंगळवार, शुक्रवार असं तीन असता हुं हुं हुं. हम्म दिवस ते म मलाने.
ची वाटते.
हुं मग मला नाही इतकं आवडत असं इच्छा नाही होत बघून. मै बनवून देते पण मी नाही खात स्वतः हम्म मला- मला व्हेजच लागत.
हा- हा -हा- हा व्हेज मध्ये पण खूप पारिंपारिक हे नाता नवीन निघालेला खूप हे. जेवढं बनवू आपण तेवढं खूप कम- प्रकार येत.
अम्म मला मस- मासवडी पण बनवता येते दाळबाटी पण बनवता येते हि.
हा का मासवडी मला फार आवडते पण मला तर ती ऑलरेडी बनवतात येतनाही हा ती रेसिपी शेअर करा माझ्याशी आपण एकदा फॉलला ती रेसिपी शेअर करू.
मासवाडीच खूप सोपी रेसिपीज आहे फक्त तिचं ते पी पीठ असतना त्याची खिशी वगैरे नीट व्यवस्थित जमली पाहिजे. आणि मग असं त्याचं चपाती सारखं लाटून घ्यायचं थोडस पीठ कडक बनवायचं आणि मग त्याच्यावर आपण ते सारण वगैरे तीळ शेंगदाण्याचा क ह सगळं भाजून वगैरे कूट वगैरे करून खसखस खोबरं, फक्त लसूण कसं हो लसणाचा थोडा वास येतो ना जा त मग त्याच्यामध्ये असं वे त्याच्यामुळे एवढं टेस्टिंग नाही लागत लसून टाकल्यामुळ.
हा पण ते मेन म्हणजे त्याची ती, व्वा बेसनची ती पोळी का काय बनवतात ती परफेक्ट आली पाहिजे ना.
हो ती मग आपण ते कस तुम्ही पातोडी तर बनवत असाल ना?
हा एवढी जास्ती नाही बनवत मी कधी म्हणजे अशी ट्राय नाही केली जास्ती.
आणि ना ते मग ते नाही जमलं ना मग काय करात आपलं पीठ असतं ना ते वापर. थोडं वाटी घ्यायचं आणि अर्धा वाटी पाणी घ्यायचं फक्त. आणि मग ते हळ म शिजव उकळून घ्यायचं आणि त्याचं हे करायचं.
अर्धा प्रमाण घ्यायचं का पिठापेक्षा अर्ध प्रमाण.
हो मग, आपल्याला वाटलं तर खूप असं आणि ते चिकट तय आहे खूप असं हे होतंय तर मग, मग परत हे टाकायचं वाप ठेवून थोडंसं तेल वगैरे टाकून आणि मग पातळ आपल्याला. ते कसं कापडावर करताना काही काही पण मग मी असं पोळपाटवर करते. लाटून घेते आणि ते सारण भरतो आपण हेच हे करतो ना भाकरवडीच. तसं करायचं आणि तसे काप करायचे. सेम तसच हम्म सोप होतं.
फक्त ते बेसन वगैरे त्याच
बेसनच नाही जमलं ना? ग आपलं गव्हाच पीठ असतं ना चपातीच ते थोडस, कडक जास्त घट्ट करायचं. असं आणि मग त्याच्या लाट त्याची पण करून बघ म्हणजे आपण त्याची पण करून बघायची तळून काढायची. जमतय नाही जमलं तर, तस ते हा हे ऑप्शन तळण्याचं पण मग आपल्याला इतकं नाही नाही जमू शकत ते, बेसनचं काही काही आयडन काहींना जमतं, काहींना नाही जमत, मग आपण आपली थोडीशी, डोकले थोडं आपल्या वेगळं काहीतरी करायचं.
हा...... ते फक्त ते सार व्यवस्थित सारण तर येईलच सारणाचा प्रश्नच नाही फक्त ती, पोळी परफेक्ट जमली पाहिजे म्हणजे ती लाटताना तुटली वगैरे नाही.
हा आपलं ते तेवढंच जमत फक्त कापताना बेसनच कसं, ते काप ते शिजलेलं असतं पीठ फक्त त्याच्यावर ते सारण वगैरे हे करत चालायचं. आणि गुंडाळ चालायच असं आपण यायचं करतो भाकरवाडीचं तसच.
हां.
मग त्याचे काप करायचे मग आपण भाजी सोबत घ्यायचं ते माझ्या बहिणीच्या सासरी खूप करतात तिकडे संगमनेर त्या भागामध्ये.
हा ह ह ह हा हो हो संगमनेर आळे फाटा त्या साईडला तर ते, असं व्हेजवाल्यांना तर तेच जेवण बनवतात.
ह आणि ते तिकडे कसं हळदीच्या कार्यक्रमाला शक्यतो. तिकडे तेच तोच आयटम असतो आपल्याकडे का सरशी पातोडी आणि भाकरी तस त्यांचा तो मासवाडी फेमस आहे
हम् हम
हम्म म म ते त्यांना मी विचारलं आपल्याला जमलं तर मग ते बोललेय का मग तुम्ही पोळी चपातीचं पीठच करून बघा मग फक्त एवढंच क ती तळायला लागेल असं
हा हा ते कस आपण जे नेहमी पदार्थ बनवतो त्याच प्रमाण आलेला आपल्याला शक्यतो कधीतरी बनवायला गेलं प्रमाण चुकत
हा मी चायनीजच्या प्रकारामध्ये पास्ता बनवते सोयाबीन चिली बनवते मंचुरियन बनवते आणि वेगवेगळे आता पोटॅटोचे बॉल्स पण बनवते
हम
हम्म उपावसाचे
हा ह ह वेज मध्ये पण खूप ऑप्शन असतात त्याच्यामध्ये पण खूप ऑप्शन आहेत
हा आणि ते कसं मग आपलं हे पण असतं ना हो
हम्म
वेगळ वेगळे बनवल आवडीने खाता पण ना घरातले सगळे
हो तेच आणि हली ते बाहेरच खाण्यापेक्षा घरी बर वाटत करून खायला ते बाहेर
आणि आता शक्य आम्ही आणि आम्ही असं म्हणजे ते ब्रेड वगैरे आणून घरीच ते सगळं तयार वगैरे करतो पण म शक क तो, अं बेकिंग पावचे अस ते मैद्याचे पार्थ नाही खा शक्यतो टाळतो
हा हा हा हां
हम्म त्याच्यामूळ कसं शरीराला त्याच्यातून काही भेटत पण नाही. प्रोटीन आणि काहीच नाही नाहीसं फॅट्स असतं त्या्याच्यामध्ये हम्
कधीतरी शरीरासाठी कधीतरी जिबे जिबेच्या चवेसाठी
हम्म आणि आंबा असतो. बघा आपला तो कैरी
हा हम ह
त्याची पण खूप छान भाजी लागते कैरीची
हो का?
हा आणि ते कसं काच. कच्चा कैरी असते त्याची मधली ती मधली कोय असते. ना तिने भरते नाही घ्यायचे किस्तीने छोट्या किसून आणि मग हे पण करायचं आणि ते पण छान लागतं आपली चटणी हा आपली सुकी भाजी बनवत तसं.
हो का हा त्याचं हे करतो. आम्ही म्हणजे कैरीच पण पन्ह, मुरंबा हे होतात. पण असं नाही माहिती भाजी वगैरे
नाही प ती होतंच ना ते मुरांबाात ते पण इतके दिवस नाही टिकत ना ते खराब होऊन जातं उन्हाळ्यामध्ये जास्त
हा ते तर होतंच हम्म
हम्म
बाकी ते एवढं जास्ती नाही.
हम्म आणि माझ्या आजी च्या माहेरी तिकड आहे ना, लग्न असलं का त्यावेेळेस म्हणजे ती कैरीची भाजी ती जास्त करता वाढता ल हो लग्न आवर्जून खाता
हो का? एवढी फेमस आहे का ती भाजी?
हो फेमस आहे. म्हणजे तिकडे ती असं म्हणजे ते चा खानदेशी भागामध्ये जास्त फेमस आहे ही भाजी.
हा का कैरीची? नाही. मी फस्ट टाईम ऐकलं तुमच्याकडनं कैरीची ची भाजी.
हो का? तुम्ही आ य युट्यूब अ मी सरिताज किचनच्या रेसिपीज ला असत ना.
हो का?
हा मी तेच बघ त्यांचीच रेसिपी बघते. अन त्यांच्याच यानी बघ करून बघते ट्राय.
हा का?
आता त आता त त्यांनी ते मागे माग आषाढी एकादशीच्या निमित्ताने म ते आपले पोटॅटोस बॉल टाकले होते, याचे चायनीजचे खूप छान झाले होते ते पण.
हो का? हा तेच मी नाही ऐकलं कधी म्हणजे ही कैरीची ची भाजी तर फर्स्ट टाइम तुमच्याच तोंडून ऐकलं कैरीची पण भाजी होते. इकडची लोक क ब्राह्मण जे लोक आहेत, आमच्या साईडचे ते लोकं कैरी आणि डाळ करतात. कैरी किसून घेतात आणि चण्याची डाळ अ भिजूक घालतात. आणि मग ते मिक्सरला वाटतात दोन्ही कैरी आणि चण्याची डाळ. आणि त्याला हे करतात, फोडणी देतात वरून. ते ब्राह्मणात ते खूप असं जे गौरीच्या वेळी असत बघा ते. गौरी असतात, कुठल्या गौरी म्हणतात? अ नाही गौरी गणपती नाही. ज्येष्ठातल्या गौरी असतात बघा. हा ज्येष्ठ महिन्यात तल्या ब्राह्मणांच्या अं जी नवीन सून लग्न झालेली असते तिची पहिली मंगळागौर होत मंगळागौर वगैरे.
तेव्हा होते का ज्येष्ठ महिन्यात?
हां हां हां हां हां. त्यावेळी ते देतात ते कैरीचं पन्ह आणि ते चणा डाळ आणि ते आंबा. त्यांच्यात ते देतात ब्राह्मणामध्ये.
हो हो. ताई द दहा मिनिट झालेय हं.
हा चालेल चालेल काय हरकत नाही. हो कर ओके, ओके, ओके. बाय करते.